मजा हा नमस्कार नमस्कार. आवरले का तुमचे.
हो हो झालं झालं आताच झाल आता मुलं ये मुलगा आला. मुलगी यायची बाकीय.
अच्छा तुम्हाला. आपण एखाद्या रेसिपी विषयी बोलायच आज. हा तुमची कोणती स्पेशल काय आहे का?
हम्म माझी आहे एक
अच्छा मग तुम्ही ती शेअर करता का?
हो हो चालेल
कोणतीय
अ कच्च्या खरवसाचे लाडू
अरे वा हे वेगळंचय बरं मला पण शिकायला मिळेल सांगता का कसं करायचं ते
हो हो आपलं पहिल्या पहिल्या दिवसाच खरवस येतं ना कच्च
अच्छा
हा तो आपण जस नाही कोणतही चालेल कोणतही चालेल कच्च दूध घ्यायचं पहिल्या दिवसाच घट्ट कच्च दूध घ्यायचं आणि ते ते आपण जस वड्या बनवतो तसा तो घट्ट कच्च्या दुधात काहीच टाकायच नाही वेलची वगैरे काहीच टाकायचे नाही फक्त त्याचा घट्टा असा डो बनून घ्यायचा
अच्छा म्हणजे ते शिजवून घ्यायचं हा आपण जस चिक चिकाची वडी बनवतो तस ते शिजवून घ्यायच पॅऋ
चिकाच्या वडी मधे आपण साखर टाकतो ना हा त्याच्यात साखर टाकतो ना चिकाच्या वडीमध्ये पण याच्यात तस काहीच टाका आणि फक्त कच्च दूध शिजवून घ्यायच हो पहिली प्रक्रिया शिजून घ्यायच शिजल्यानंतर ते प्रॉपर शिजल्यानंतर त्याला किसनीने किसून टाकायचं
अच्छा
मग त्याच्यावर तेवढ्या प्रमाणात साखर घ्यायची आता अर्धा किलो हा साख किसल्यानंतर आपण ते कढईत घ्यायचं थोडं तूप टाकायचं आणि मग त्याच्यात साखर टाकायची आणि साखर नाही आपली आपली साधी साखर टाकली तर अति उत्तम म्हणजे शिजायला अजून पक्का होतो
हा आणि मग त्याच प्रमाण कसं घ्यायचं समजा आता म्हणजे मग एक वाटी जर तो किस असेल तर मग त्याला किती साखर घ्यायची साधारण अर्धा कप अर्धा कप वगैरे
अर्धी वाटी साखर घेतली तरी पुष्कळ म्हणजे आपल्या टेस्टनुसार आपल्याला गोड
हा हा जास्ती गोड असेल तर तसं कमी जास्ती करता येईल
आणि त्याच कस आहे आपण गोडही केलं तरी तो लाडू आपण खऊ शकतो अस नाही कि त्याला म्हणजे जास्तच गोड खाल्ल्यानंतर काही होईल तस काही नाही तो लिमिट मधे खाऊ शकतो तो उपासालाही चालेल हो हो गुळ घालू पण करू शकतो त आपण मग साखर जोपर्यंत वितळत नाही ना साखर जोपर्यंत वितळत नाही ना तोपर्यंत तो हलवत त राहायचा सारखा सारखा हलवत राहायचा आणि त्याच्यानंतर वेलचीपूड टाकायची.
अच्छा
वेलची पूड टाकली की त्याच्यानंतर तुम्हाला जर स्किप करायची असेल तर ती स्किप पण करू शकता म्हणजे आप पण तो लाडू उपासाच्या वेळेस पण खाऊ शकतो ना म्हणून वेलची नाही टाकली तरी चालेल. आणि टाकली तर त्याच्यापेक्षा बेस्ट.
हा पण मग उपवासाला नाही चालत का वेलची.
नाही काही लोक टाकतात काही नाही टाकत. काहीना नाही आवडत वेलची आता जसं कोथिंबीर काही लोक टाक त्यात उपवासाला तस काही नाही टाकात.
चालत हा बरोबर.
तस अ वेलची टाकायची असेल तर टाकायची नाही तर स्किप करायची हा.
लागेल हा.
स्किप केली का मी त्याच्यामध्ये काजू बदाम तुम्हाला... कापून टाकलं तरी चालतील हा ते टाकून द्यायचं ड्रायफ्रूट टाकल्यानंतर.... व्हिडिओ असा एकत्र व्हायला.. जीव व्हायला पाहिजे.
पण म्हणजे त्याला असं काय बाइंडिंग लागत नाही का नुसत...
काही नाही साखरेच्या साखरेच्या पाकानेच होऊन जात साखरेमध्ये त्या ह कढई मधे तो किस टाकल्या नंतर त्याच्यात साखर टाकली ना तो आपोआप साखर वीत.. तळल्या नंतर तो... एकत्र एक जीव व्हायला लागतो हो गोळा बनायला लागत पण त्याला.. चटके खावेच लागतात ते जेव्हा आपण टोप मध्ये ओतून ओततो ना टोप मध्ये तेव्हा हाताला.. थोडसं तूप लावायचं आणि ते गरम गरम वाळायचं.
अच्छा हा जस रव्याचे लाडू आपण गरम गरम वाळतो... नाही तर मग ते असं भुरभुरीत व्हायला लागतं ना.
जेवढा पाक छान होईल तेवढा तुमचा लाडू जास्त दिवस टिकेल आणि लाडू पण खूप छान होतो.
हो का अरे वा म्हणजे मी हा मला ते चिकाच्या वडी शिवाय... कोणच किंवा छन्ना म्हणजे काय थोड्या दिवसानी तीन चार दिवस झाले की ते अस... तर अस फाटल्यासारखं व्हायला लागत.
हा महिना महिना टिकतो.
हा मग त्याच्यामध्ये ना गुळ घालायचं आणि हलवून आणि ते.... त अ अ रवाळ सारखं बनत ना छन्ना म्हण... तो आम्ही त्याला तर ते ते पण छान लागत. म्हणजे हे दोनच गोष्टी माहिती होतं हे लाडू... च तुमच्याकडन नवीन शिकायला मिळालं.
रेसिपी आहे खूप छान बनवते ती लाडू म्हणजे आम्ही नाही तेव्हा एक.... खाद वेळ जर आमच्याकडे झालंच खरवस तर पहिल्या दिवसाच्या खरवसाची... माझी मम्मी वर्षभर टिकेल एवढे लाडू बनवून ठेवायची.
बापरे.
आणून ठेवायची कारण हो टिकू शकतात फक्त आपण फ्रीजमध्ये ठेवल तर.... हो फ्रीज मध्ये ठेवायचं आप... उपवासाला नाही काहीच होत नाही त्याला काहीच होत नाही त्या लाडूला त्याला काही.... ते जास्त प्रक्रिया केलेल नसते ना. जास्त नाही फक्त साखरेमध्ये पाण्याचा अंश नसतो. फक्त शिजवलं जातं कच्च कच्च दुधामध्ये पाण्याचा अंशच नसतो घट्ट दुधाचा...
चिकाचं दूध.
पूर्ण पौष्टिक असत त्याच्यात पाणी लागलेलं.. साखरेला पाणी लावलेलं नसतं म्हणून तो टिकतो भरपूर वेळ टिकतो तुम्हाला जेवढा खायचा... तेवढे दिवस टिकू शकतो.
अरे! वा मुलांसाठी पण चांगलं ना बाहेर दुसरं काही गोड करण्यापेक्षा.... पण मग तुमच्याकडे गाय अस गाय म्हशी आहेत. का हा... त्याच्यामुळे तुमचं घरचं कारण ना इकडे तेवढं प्युअर मिळत नाही. चिकाचं दूध... ते इतकं ऑलरेडी पाणी बिणी टाकलेलं असतं. ना कि त्याला मजाच... नाही मी एकदा दोनदा आणलं होत. पण मला काही आवडलं नाही. माझ्या आकडे पण असायचे गाई म्हशी.. त्याच्यामुळे मी ते ओरिजनल खाल्लेलं आहे. ना त इकडच पसंत नाही पडत.
ते पहिल्या पहिल्या दिवसाचा तो चीक राहतो. ना त्याच दिवसाच्या चीक.. होत. ते नंतरच पहिल्या दिवसाच जे कच्च चक येतं ना ते खूप हे... हो पहिला ती माझी मम्मीकडे भरपूर राहायच. ना म्हणून मग... त्यांचा खूप यायचा...
म्हणजे एवढा चीक असतो. त्याच्यात काही ने टाकला तर तो रबर सारखा एकदम हे बनतं...
हो एकदम घट्ट बनतो. आणि त्यान किसलायला सुद्धा आपल्याला थोड हेवी...
हा म्हणजे जड जात असेल. असं पटकन आपलं पनीर सारखं आपण किसू नाही. शकत ते...
किसू नाही शकत.
बरोबर आणि शेवटी घरचं आहे तर ते घरचंच असतं. ना
घरचंच असतं. आणि खाल्ल्यानंतर कोणीही म्हणेल की हा लाडू कुठून आणला आणि कसा बनवला.
हो ना म्हणजे मी खरच पहिल्यांदा ऐकलं म्हणजे असं कुठे विकत पण मिळत नाही. हा पदार्थ आणि म्हणजे बघितला पण नव्हता म्हणजे एवढं आईकडे पण एवढं दूध चिकायचं असायचं पण कधीच नाही. म्हणजे मला माहितीच नाही.
त्याला फक्त चटके खावे लागतात. गरम गरम आणि ती पाक व्यवस्थित झाला. तर मग टेन्शनच नाही. लाडू एकदम
तुमच्या आईला कोणी शिकवली होती?
तिची स्वतःचीच रेसिपी तिने कोणाकड तिने आपण म्हणतो ना काहीतरी करत राहायचं तसच केलं. ते म्हणजे पहिल्या पहिल्यांदाच खूप छान झालं होतं. त्याच्यानंतर मग ते नेहमी बनायचे.
म्हणून त्यांना एवढं सुचलं कारण अस पटकन कोणाला सूचनार नाही. किंवा आपण एवढे प्रयोग करून नाही. बघणार पण कोणीतरी एकाने करून बघित की तो पदार्थ म्हणजे येतोय. ना खरं त्यांना माझ्याकडनं सांगा. धन्यवाद मला एक छान त्यांच्यामुळे रेसिपी
करा ट्राय मग मला सांगा. कधी मिळाल असत
कच्च दूधच नाही मिळत. ना
मग कधी मिळालं तर ट्राय करा आणि मग सांगा.
अ म्हणजे पावसाळा संपत येतो. म्हणजे गणपती वगैरे येण्याच्या त्यावेळेस ते कच्च दूध जास्त करून मिळत.
मिळत पण ते हरवी आपण
हा कोणी लाणीवाल्यांना वगैरे सांगून ठेवलं ना तरी काय माहिती अ इथे नाहीच. अगं मिळत
फसवणूक करतात. हो फसवणूक करतात कारण काय झालेलं आता दुधामध्ये भेसळ असल्यामुळे ना सांगतात पहिल्या दिवसात येथील चौथ्या
हा मला तर एका डेअरीवाल्यानीच सांगितलं. हे घेऊ नका म्हणे हे ओरिजिनल नसतं. तेव्हापासून मी तो छंद सोडून दिला म्हणजे आपल्या जीभेवरती चव आहे. ना आता तू तू समजा तू खाल्लेल आहेस त्याच्यामुळे तुला माहिती आहे. ओरिजिनल ची टेस्ट काय ते हा बरोबर
आम्ही इकडे राहून कधी केल नाही. तिकडे आईकडे गेली. ते तरच होतो तो लाडू आणि कधी मिळाला तर तेव्हाच होतो.
हो ना मग ते तेच ना कारण जेव्हा आपण चांगलं. जी वस्तू आपण खाल्लेली असते. आपल्याला दुसरी कोणती पटतच नाही. आणि आपण ते विकत घेत पण नाही आपल्यालाच घरचं असतं म्हणजे पूर्वी काय असायचं ना आमच्या आई तिकडे पण एक चिकाच दूध निघाला ना की एक लिटर घरच्या पुुरत ठेवायचे आणि सगळ्यांना फ्री मध्ये देऊन टाकायचे.
हा ते तिकडे ते गावाकडे ती पद्धतच असते उरलेली उर केलं पहिल्या दोन-तीन दिवसाचं दूध त वाटल्यातच जातं.
आणि ते वाटायला पण त्यांना असं आनं द होतो की आपण सगळ्यांना देऊया. तसं इकडे ते विकत मिळत हे ऐकूनच मला पहिलंय की हे चिकाचं दूध पण विक
तेच माझही तसच झालं ते चिकाचं दूध विकत घेऊन खातो, इतिकडे आम्ही संपत नाही म्हणून वाटत फिरतो याला म्हणे घेऊन जाय
बर का त्याच्यात काही भेसळ करून नाही म्हणजे अशी धार काढली आणि अशी देऊन टाकली असं असतं आपल्या वासरांना गाईच्या देऊन टाक तो आणि उरलेलं सगळं वाटून टाकतो.
हो हो कधी तरी एखाद्याला दिलं तर तिने रिकामा तांब्या जरी दिला ना
पण श शहरामध्ये सगळ्याचं गोष्टी विकत मिळतात ती गावाची मजा नाहीये इकडे. शेवटी गावं आहे ते गावंच आहे त्याची सरचं नाही येणार. खरातना. ते सगळं वातावरण वेगळं ते सगळंच वेगळं
मनही मोकळं होत.
हो हॅलो. एकदा परत एकदा गावात असा गोष्टी केल्या की परत एकदा आपल्या गावी जावं असं वाटतं. तर तुझ्या बरोबर बोलून छान वाटलं हा. परत भेटलं की बोलू आपण या विषयावर.
चालेल बाय.